शू ह हा
आवाज इवूरायला हा आवाज इवूरायला का म्हणटलं माझा
हो आला आला.
हाव का झाला का क्लास हाव येवु राहायला येवु राहायला
आं?
हावना हावना येताय ना.
हा बोला.
हो झाला का म्हटलं क्लास? हाव का मग ती तिथंच आहे की नाही
आं
आज नाही गेली का आईच्या घरी?
नाही आज नाही गेली काल ते काम होतं थोडस सुट्टी होती रविवार होता परवानगी दिली होती हा.
हो का आजकाय शिकवल मग?
आज हे घेतलं हे अ हेअर पॉलिशिंग ए बॉडी पॉलिशिंग झाली मसाज घेतलीयास
हो का?
हां.
हम् मगुठं किती पाया
कॉल करु, आं?
कि किती बाया आहेत तिथस सध्या बॅचमध्ये
आमच्या बॅचमध्ये सहा सात जणी आहे लेडीज बाकी सगळं हेच आहे.
जेन्टसे
जेन्ट्स नाही ना म्हणजे मॅरिड मुली मॅरिड हे आहेत लेडीज सहा बाकी सगळ्या मुलीच आहे.
अन मॅरिड आहेत बाकीचेे.
हा आम्ही लग्न झालेले आहेच आहे सात जनी
हाव का?
हा हम्म.
मुल राहता का घरी?
हाव राहतात ना मी आता राहवत
ह हो का? तेच म्हणत दो तो तर लहान आहे लहान कश राय तशी
नाही तिथं कसं आधीपासून तसंही आठ नाही ना जास्त तेच्या पप्पासोबत राहते ना
हा हा हा.
हा म्हणून मग काही वाटत नाही एवढं.
हो का?
हा.
अशा आजी आहे ना पाहाले जेवण वगैरे. सगळ स
हा आजी, आजी. ते आधीपासून आजी अंगावर आहे ना तर काही एवढं हे‌व म्हणजे मलाही काही वाटत म्हणजे तरी जास्त भातने चाललं हा.
तसच पाहिजे ते माझ्या माझ्या इथे मी तसंच करून ठेवलेलं आहे.
हम्म त्याच्यानंतर कसं जास्त आंगाव करून ठेवले तर मग आपल्याला त्रास होते आणि कुठेही त्रास होते.
हो हो.
आधीपासून ते दूर-दूर ठेवले की आपल्याला त्रास होत नाही पोटेलाही त्रास होत नाही.
हो नाही माझा निले राहते ना इथंचा. आता मी किती काही दिवस कुठेही गेली की नाही.
हा.
तो राहते इथं.
मग काय तर ते तसंच पाहिजे नाही तर मग मस्त आणखी चिडचिड होते.
टेन्शन नाही आता म म म्हणजे एक महिना तर तो माझ्या आईच्या घरी होता अकोल्याले. उन्हाळ्याच्या सुट्टी.
अ हे अकोलाला कुठे तुमच्या आईचं माहेर?
माझं तिकडे बाळापूर नाका.
होव का?
हो तिकडे सालानसाल मंदिराची तिकडे गेली होती की नाही.
हा हा.
तिकडे तो पाठीमागताच आहे एक डाबेगरचा बंगला आहे आणि ते मार्केट आहे कि नाही.
हा.
त्या मार्केटच्या तिथून जाय लागते समजा.
अच्छा! अंदर ते नवीन प्लॉट वगैरे पडले ते.
हो हो म्हणजे मार्केट आहे तिथ पूर्ण आपलीच आहे. भाजीपाल्यायची किराणा मार्केट झाली ना आता?
हो का? हा हा आणि हे सहकार नगरमध्ये आहेत ते तुमच्या फुई सासू आहेत आहे ना?
हो हो.
हा तेसं म्हटलं आणि ते टायपिंगचे टीचर होते ना. हा. टायपिंग आहे ना त्यांची तर. हा होय.
त्या टायपिंग आहे माझं घर इकडे येते. खूप लांब आहे म्हणा. अ इथून-इथून बाळापूर नाका एवर येते माझं आईचे पण.
हा तिकडनं येताना मग आईचं घर जवळ लागते.
हो तिथून येत तेल्हारा मार्ग आहेेत ते माझ्या आईचं घरजवळ.
हाव.
हा म तेेलरांग गेली की मग डायरेक्ट तिथच उतराव लागते घराजवळ. इकडनं गेले की मग बस स्टँड व
तो ज्या दिवशी इकडे गर्दी असती जास्तच नाही तर मग अकोटा नकोलाच
नाही आमी टेल्हार मार्गे जातो टू व्हीलर नाही जातो की नाई आमी
हा हा
तर मग आम्ही तेल्हरा मार्गेत जातो दोघं जण बगु की रस्ता थोडासा बरोबर आहे तिकडला आण तिकून घर जवड येते घर जवळहे ते तिकून आमचं हॉटेल इआय ना जेवणाच माझ्या आई बाबाचं
हा हा
त्याच रोड ना ते अन्नपूर्णा मातेचं मंदिर आय कनी
हा हा
बस त्या रोड ल त्याच लाईन न जेवणाचं होटेलाय त्या पुला खाली उडान पुल हाय कनी तो
हओ
हे उडानपूलच्या खाली तिथं जेवणाची होटेलाय
हाओ का
हा माजे बाबाची
हाओ ना हाओ ना आता याची लागणाराए
हा
परवापासून लागणारात मशरूम ची बाची
हाओ का
हा आता कोणय आपल्या इकडचं काय माहिती स म माहितच पडते
हो जसं चांगलाय ना ते शिक्षणही चांगलाय घे मं सर्टिफिकेट लोनही भेट तेच्यावर
हाओ
लोनही भेटतय घेतलं त
शिवणकांची झाली बॅच आता उद्या जाणाराय पुठ्या उद्या परवा
हाओ का आता मोठा घेतला असेल त्यांन ऐकीन जागा
हो मोठीये आता आपल्या इकडे आलीन सिव्हल लाईन रोड उन हाय ना आता हे
हा हा हा
एक टाइमला तीन तीन बॅच चालू राहतात आणि अल राहणार्याचे ते राहण्याच्या रूम वेगळ्या आहे आणि क्लासच्या रूम वेगळ्या आहे
हो नाई इकडे कशी इकडे होते कीनी
हां
अ त्याच्या इन्कम टॅक्स चौकात तिक त इनकम टॅक्स चौ कुशाला एवढे सहकार नकारच इकडें होत की ते पहिले
हा
तर ते खूप लहान जागा होती
हो सांगत होते ति
बसतही नवत तेच्यात व्यवस्थित
हा
आता इते मोटी त्यासाठीच त्यांना मोटी घेतल्या त्यांच्या बॅचेस वाढू राहिल्या किनइ
हो हो म्हणजे आता म मशरूमची चे मुलं झाले होते आणखीनी मशरूमचे दोन बॅच लावलाए लावत आहेत तेच्यामुळे ते आण की मुलं पाहतए
हाओका
हो एक टाइमला दोन बॅचेस कव्हर करणार ना
हाव हा हा
हम्म
चांगला आहे ना?
हम्म आता बाकीच्या त्यांना गेलाय त्यांनी लावून पाहतोन म्हणजे मग चालू होऊन जाते.
हाऊ जेवण केल काय काय असते काण तिथं.
अ मी काय म्हटलं?
हा हा बोलल.
आपण हे जे बचत गटातून समजा पैसे घेतो का नाही व्याजावर. कर्ज तर मग त्याचे समजा. वर्ष होऊन गेलं तर मग त्या पै त्यांना किती व्याज लावायचं त्याले? दहा रुपयान क तीस रुपयान?
म्हणजे एक वर्ष होऊन गेलं म्हणजे?
मागच्या आमच्या गटातल्या बाईनं मागच्या वर्षी पैसे घेतलेले आहे. तिने आणखी ते पैसे म्हणजे ते बचत पण नाही दिली. जेथि कर्ज घेतला होता की नाई बचत परत आहे ते शंभर रुपये पण ते जे तिनं लोन घेतलं होतं ते लोन. पने दिलं तिला तिं आणखी परत आणि त्या लोन वर जे व्याज आहे ते व्याज पण नाही भरलं. तर मग आता तिथं वर्ष दीड वर्ष होत आलं समजा जवळपास.
हा
तर म्हणून मग मग आता तिथ जून पैसे जे घ्याव लागतात आपल्याले व्याजाचे न्याचे.
हा हो
तर मग ते दहा रुपये व्याजानच घ्यायचे वाटते ना का वीस रये म्हणज
ओ हो दोन रुपय दोन रुपय.
हा ना दोन रुपये वा म्हणजे दोन रुपये
गटातूनच गटातूनच घेलाय की तिले शंभर रुपयाल दोन रुपये.
हाव शंभर रुपयाल दोन रुपये.
हा शंभर रुपयाला दोन रुपये. आपल्याल गटातून तेच द्या लागते घ्या लागते की तिच्या जवडून.
हाव मग आता एक वर्ष दीड व म्हणजे. त दोन वर्षी व राहिलं समजा पैसे तिच्या इकडे तिथे ते. अ श म्हणजे हजार रुपयाले.
अ हाव
हाय ना अशानाच घ्याला की ना तिथून वापस.
हे नइ हजार रुपयाला शंभर कसे काई हजार रुपयाला दहा रुपये. हजार रुपयाला दहा रुपये.
हजार रुपयाला दहा रुपये
हम कावुन की शंभर रुपयाला दोन रुपये घेऊ राहिलो की नाही आपण
हा हा हां शंभर रुपयाला दोन रुपये
शंभर रुपयाला दोन रुपये घेऊ राहीलो
अच्छा त हजारा ले दहा रुपये हे ना बरं
किती घेतले होते तिने पैशे? किती घेतले होते?
तिचे तर तिचं नाय लक्ष गड्या मी घेतल्या आता या याच्यात डिसेंबर महिन्यात घेतले मी पाच हजार रुपये.
हा हा हा.
मग आता डिसेंबर मध्ये मी पाच हजार गेलाय तर मग मला आता डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी. मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट सहा न ते सात महिन्याच द्या लागत. आता मग सात महिन्याचे किती द्यायचे पाचभराचे?
सात महिन्याचे ते हिशोब कराय लागेल बिचारे हिशोब कराय लागेल ना तर आता त्याच मी गणितात कच्चीचं हाय जराशी.
हाव का नाई एवढं म्हणून मग आज ते त्या बायांचा फोन आला तर बचत नाही बा माग मी त्यांले महिना महिना फोन लावायची की बाबा ब महिन्याच्या महिन्या घ्या बचत घेऊन हे मीटिंग घेऊन येऊ हे करू नाई. आमचं रिकाम पण नाय रिकाम पण नाय ना आता मग मी इकडे चालले आत तर मला फोन लावता आपण मिटिंग घ्यायची का? आन आपण हे करायला ना माझं नाय होतं मी काय करणार म्हटलं तुम्ही घेऊन घ्या बाई.
होव होव.
हा मग जेव्हा मी म्हणत होती तेव्हा त्यांच रिकाम पण नव्हतं.
हा हा.
एकमेकिंवर एकमेकिंवर कचा हाय ते.
हाव.
हम्म.
त्या लोटतातच ना एकीमेकीवर लोटतातच.
हां मग तेच ना.
पाच हजाराचे म्हणजे एका महिन्याचे पन्नास रुपये होतात.
अं पाच हजाराचे.
हो एका महिन्याचे.
एका महिन्याचे पन्नास. हाव तर दोन महिन्या ची शंभर तीन
शंभर हून ते दोन महिन्याचे चारशे
हां.
चारशे सहाशे साडेसहाशे रुपये.
सात महिने झाले ना.
हाव.
मग साडे सहाशे रुपये व्याज द्याय लागते.
हाव का बरं.
असं द्या लागतीलचं.
साडे सहाशे ते आणि हे बरं.
वर आपली जे आहे ते मग ती रक्कम
हम्म.
वरची जी मुद्दल हाय ते.
हो ना हो ना. साडे पाच
व्याज भरत राहायचं. आपण मुद्दल देत नाही की नी.
हम्म हम्म.
बाहेर सांगायचा मुद्दल देत नाही की नी तुम्ही, तर व्याज तरी भरत रहा.
बरं, हाव ना. नाही तसं करायला लागेल ते आता एक वेस म्हणजे क क्लिअर करून घेतलं की ते पुरते,
आता घरी आली की मी देऊन देतो आणि ते क्लिअर करतो म्हणजे मग बाकीच्या चालू राहते.
हो हो, आमच्या इथं आमचे तर दोघी दोघी जणी घेतात की नाही एकट्या गाळेकाकू घेतात संगीता काकू आणि काकू घेतात, त्यांच्या बाजूच्या.
हा हा.
मग त्या काय त्यांलेच जास्त आवश्यकता पडते पैशाची.
हो.
त्यांना घेतली कीन मग त्या काय करतात मुद्दाल उठ नाही कि देणा मग त्या व्याज देत राहय बघ आम्हाले.
हाव ना हो ना. आमच्या ज्या ते ओळत का नाहीत का त्या?
हा हा.
ते मोठ्या नाही लहाण्यावाल्या त्यांना घेतलेले आहे पैसे
हम्म हम्म.
आणि त्यांच्या घरी ते ते हे झाला. आता ते मोठे दादा गेले गाव सोडून वाटते.
हा.
अन् लहाने है तर तिथे पैसे तर त्यांच ते म्हणतात, आम्ही थांबा सध्या काही हेच झालेच नाही, झालेच नाही. असं चालू आहेत. त्यांचं लोटलाटत लोटलाटच चालू आहे.
नाही तुम्ही निदान व्याज भरा म्हणा. मुद्दल वेळान द्या म्हणा. व्याज त भरा. आपली मग बज व्याज आपलं हे वाढत रायतात ना पैसे.
हा हा.
म्हणजे आपल्या खात्यात पैसे वाढत राह ण त्या बाई व चालू राहते ग, बाई इथं चालू आहे म्हणून देणं. मग एकखट्टा किती अंगावर येईन म्हण ते.
मग आता त्यांना दीड वर्ष झालं तई, त्यांनी आणखी दिलच नाही पैसे.
हा म्हणजे त्या ना बहुते एकोणवीसशे रुपये का दोन हजार रुपये गेला तशी ते.
हा हा हा.
हा.
व्याज देऊन द्या म्हणाव मु दल नाही गेलं ते वेळ वेळान द्या म्हणा. व्याज देऊन द्या म्हणजे कसं व्याज हे चालूच राहितील.